हॅलो.
हॅलो आवाज येतेय का? बोल.
या ड्रॅगन फ्रूट खायला.
नको नको खा तुम्ही.
कोणतंवालं आवडतं?
मला तरी माझा उपवास काय तर काय विचरू नका.
ड्रॅगन फ्रूट हे उपवासाला चालता.
ड्रॅगन फ्रूट काय? मी वेगळं ऐकलं.
चालतात येवक स सगळे फ्रूट्स चालतात.
मला खायचंच ते बऱ्याच दिवसापासून थोडंसं पाठवून देता का?
लगेच.
फोटो नको रिअल मध्ये म्हनते मी.
ऑनलाईन या फोटो पाठवते.
ह न
बरं,
हम बोल मग, युट्यूबला छान छान डेकोरेशन दिस.
डेकोरेशन दिसतय मला गणपतीचे मला पण आवडले ते.
मला पण आवडली फक्त मूर्ती तशी शोभलेली अशी म्हणजे तशी मूर्ती, ती पाहिजे अजून छान वाटेल.
मी सेंड करेल कारण
हा
तू बघितलं तर मला बेटर वाटतय.
घे
बाकीच्या गोष्टी तरी पण आपल्या क मज सातच दिवस राहताय तुम्ही येणार. सहा तारखेला, मग त्यानंतर तुम्ही काय कधी करणार सगळं आवरणार कधी काय गोष्ट, कधी करणार ट्रिपला जायच्या आधी अर्धीत तया तयारी करून जाईन म्हणजे काय जे कलर, हो फुलं एवढे सात आठ दिवस नाही येणार.
नाही मी ऑनलाईन मागवणार आहे ती नकली फुलं असतात नाही का ऑनलाईन मला बरी पड,
मला, बरी पडती हा
मी बघून ठेव आधीच म्हंटलं मागून ठेवा मग हि लोकं घेतील इथे. मी तिकडे गेले तरी ट्रीपला.
हम्म,
हा पप्पाचा बर देन फोन वगैरे आला तर ह जातीलन घ्यायला ऑनलाईन कॅश करेन. ऑनलाईन पाठवेन पैसे मग हे आणतीन खालून बाराजून यायला काय नाही. फुलं वगैरे घेऊन ठेवन मग बर पडेल आणि,
ते वक्ती कराच सर कलर वगैरे आधीच करून जा नंतर आल्यावर तुम्हाला टाइम पण नाही भेटणार.
कलर एका दिवसात होतो मी तर एका दिवशी, माय हो आजारी पण बडू घे तिकडचं वा, वातावरण इिकडचं वातावरण तिकड आता तर आता उन्हाळा असेल, आजारी पडू बहुतेक तरी,
पडू शकता म्हणून जे काही करायचे ते आधीच करून द्या परण नंतर मी तुम्हाला करायला पण नाही भेटणार या. गोष्टी कायच.
आल्याला तरी ते घर क्लीन करावं लागेल कलर वगैरे करून घ्यावं लागेल. जरा कलर ह्याविषयी जरा वेगळे करेन तेच तेच तेच कलर बोरिंग वाटतय.
वाटतय. हा ते.
गणपती आहेत ह ति रुमै
तित- तितका तरी कलर वेगळा वाटतंय. हा बाकीचा आतमध्ये घरातला जरा वेगळा चालेल. त्याचा काही विषय नाही. तो तर करायचाचय.
बघूयात. नवीन घर भेट
नवीन घर भेटल्यावर, ते अजून वेगळं जरा. हम्म, ते पण आहेच.
माझं म्हणणं होतं. यावर्षी तो मंडप नको टाकायला. तो एक तेज जुना पण झालाय, न त्याचा कलर पण उडालाय.
हा, ना.
मी जरा, ती अ हे आहेत ना, जे बांबू वगैरे
वगैरे. हम्. जूनाच वाटतय जरा. दरवर्षी टाकून- टाकून लयच जुना झालाय.
किती वर्ष झाली. त्या बांबूला, त्या ह्याला, मंडपला.
तीन, तीन - चार वर्ष झाले असतील.
नाही.
हे लग्नाच्या अगोदर आणलाय. नाव नाय घ्यायचं. अ अं. हम्म. तसं पण असेन. मे बी.
बो
हम्म. तसं केलं तरी पण चालेल.
बो हम्म. जरा माझं नवीन.
नवीन. काय माहिती आता हे येत्यात का नाही, ते करा. हा ट्रीपचा पण खर्च होणारय. त्यात. हम्म.
मी ट्रिपला नसते गेले त. सगळा मी खर्च गणपतीच्या त्या डेकोरेशन वरती करणार होते. पण आता ट्रिपला जाणारय. मग आता
हम्म. बघू आता. बोल मग. हम्म, काही नाही. जा बोलून बघ घरी.
हो, मी सांगितलं. आता बघूयात.
आणि ह्याचं पण. डेकोरेशनच काय चेंजेस करायचेत, की काय?
हम्म. काकांना आवडतय नाय, आवडतय का नाही, काय माहिती. आपण चेंजेस करणार आहोत ते.
हम्, तेच त्यासाठीच.
त्यांना मी बोलेन. ऐकेन माझं. सगळा खर्च मी करणारय. मग त्याला, का नाही आवडणार.
हम्म.
आधीच पप्पांना सांगून ठेवलंय. गणपतीत मला, डेकोरेशन जरा चांगलं करायचय ह्यावर्षी. मला पैसे पाहिजेत.
हम्म. हं.
हं. द्यातीलं.
सगळ्यांना, सगळ्यांना स्वेटर
बोल म.
बाकी कायं नाहीं निवांत एकदंम
हां जेवण बनवायचे आंता संध्याकाळचं माझ्या श नाना दमूंन येतिन नां
येती नां मंग आलेली नां मी आली नां तसी कां वाडेमध्यें जाईन हम्मं त्यां झोपाळूं प्राण्यांना उठवं
ते झोपलंय माझ्या मांडीवरं
मांडिवरं हम्मं तेजी झोपसं पूर्ण झाली आंता तो कधीं झोपलेला मंग रोज कधीं झोपतां
त्यांला मी दीड वाजतं झोपवते मलां झोप आली कां त्यांला झोपवतेचं हं हं तो सकाळीं दहा वाजतां उठतो आणि परंत दीड वाजतां दोघं झोपतो
हम्मं हम्मं हमं
हम्मं मलां झोप आली कां त्यांला पणं झोपवायचंच
हम्मं
हम्मं बोलं मगं
ते कॉलेजचं बघूंन घे नां
हो बघूं शन शनिवारी जाणारं आहे.
हम्मं
जाऊंन बघते तुझें फोटो वगैरें आहे तिथं ऑनलाईन डॉक्युमेंट सगळें पाठवूंन ठेव ऐनवेळी तुझां फोन यायला लागंला मंग हम्मं
तुं किली दादालां
मलाचं वाटतं बघूंन पप्पां चां पणं घेऊंन गेले तरं
सांग माझे सांग
हम्मं सांगे फोन घेऊंन मलां जायंला लागणारं माझं त्यां दिवशी पार्सल येणारं आहे हम्मं बोलं मगं
हम्मं मंग कायं नां
हम्मं
हम्मं